हॅलो
हॅलो
बोला काय करायलाय
काय नाही ब बसलय काय तू काय करलंस?
मी पण बसलोय आता आवरायच. नाही अजून तुमचा?
आमचा पण नाई अजून करायच आता छहा पितीयास का नाही?
कधी कधी पितोय, कधी कधी नाही.
होय
हम्म, रोज नाही पित कधी तर पिऊ वाटला तर पिते.
आ हा.
तुम्ही
मी पितोय रोजच बंद करायच होईना चहा बंद होईना झालाय.
ते एकदा सवय लागली की पेऊच वाटतय
हा.
मग काय करालाय आणि?
काय नाही आता करायचं स्वयंपाक थोड्या वेळानं.
होय काय करणार आहे म आज काय स्पेशल?
आज वडा सांबर करणार आहे बघ
रोज काय काय तर स्पेशल करतायसा ओ
होय घरी असल्यामुळे एकदा कामाला चाललं की रोग मग रोज च पाती भाकरी खायची
होय.
हम्म
वडा सांबार कसं बनवताय म्हणलं तुम्ही
वडा सांबर बघ, बटाटे शिजवून घ्यायचे.
हा
आणि आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची
हा.
हम्म आणि तेलात कडीपत्ता जिरं मोहरी आणि ती पेस्ट टाकून भाजून घ्यायची.
हम्म.
आणि त्यात थोडी धने घालायचे मो जाडसर असं भाजून जरा मिक्सरला लावून
हा
म्हणजे टेस्ट छान येते त्याला ना.
हा
हम्म आणि मग ते बटाटे त्यात घालायचे मॅश करून
हम्म
तुकडे नाही करायचे मॅश करायचे बटाट्या वड्यासाठी
हा तुकडे गेला जरा वडे नाही नाही येणार तेज
हा म ते भा भाजी होईल बटाट्याची
हा.
आणि कोथिंबीर घालायची
हा
आणि बेसन आणि ओवा
हम्म.
आणि हेच हा आणि सोडा सगळं मि क्स करून त्याच बॅटर बनवून घ्यायच असं पातळ भज्याला आपण करतोय असं
हा.
आणि त्यात ते वडे टाकायचे आणि तळून घ्यायचे.
हां.
उम आणि
आणि हा
आं कट कट अ करण्यासाठी कांदा टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं
सगळं चिरून घ्यायचं काय?
हे सगळं चिरवून तेलात भाजून घ्यायचं
हा.
कोथिंबीर खो हां सगळंच खोबरं वगैरे तेलात भाजून ते थोडंसं गार झालं की मग मिक्सरला लावून घ्यायचं.
हा.
हम्म आणि मिक्सर ला लावून झाले की मग ते थोडं गार होऊन द्यायचं गरम असते ना थोडं
होय
आणि त्यानंतर तेल टाकून ते सांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत
हम्म.
हम्म.
सांभरसाठी हम्म.
मग त्यात कुठला आपल्या घरात जो मसाला असेल गरम मसाला, मटन मसाला
हम्म.
ते थोडासा टाकायचा म्हणजे टेस्ट छान येतेया.
हा.
हम्म.
आणि त्यात दुसरं म्हणजे जिरे पोड, धने पोड तेन काय टाकत नाहीत काय?
भाजताना टाकलेलं असतं ना आपण जिरे, धने
हा हा.
जिरे, धने पण टाकायचे ना ते.
हम्म.
हम्म. आणि मग वरनं काय घालायची वेगळी गरज नाही.
हा.
धनेपूड, जिरेपूड
मग
त्यानंतर मग ते छान भाजून घेतलं की आपली लाल मिरची पूड
हम्म
घरातली थोडी चटणी लाल तिखट
हा आपली साधी रेग्युलर
हा रेग्युलर रोजची
हा
ती घालायची बरोबर आणि हळद, मीठ
हम्म.
सगळं टाकायचं चांगलं भाजून थोडं गरम पाणी ओतायचं गरम पाण्या आणि टेस्ट छान येत्या कुठल्या पण भाजीला गरम पाणी घातलीस की.
हां.
हम्म माझ मोकळी येऊन द्यायची
गार पाणी घालून चालत नाही काय?
गार पाणी घातलं तरी पण चालत पण कसं गार पाण्यान कट पण येत नाही ना आणि चव लागत नाही तेच गरम पाणी थोडं घातलंस की भाजीला छान चव येतीया
हा
हम्म कुठल्या पण भाजीला म्हणजे फक्त त्यालाच नाही बाकीच्या कुठल्या हा रोजची आमटी जरी कुठली करायलीस त्याला गरम पाणी कि घेरून घातलीस की
हम्
छान लागतंय
हा हा
असं आमच्या सासूबाई म्हणतेत
मग तुम्ही घालताय काय?
मग मी पण घालतोय
ह् मग होतय काही नाही छान
होय छान होतय की
हम्म
मग पाव काय बाहेरून विकत आणायचे
हा
चांगलं एक थोडा वेळ शिजून द्यायचं ते कटला म्हणजे सांबरला. लगेच उकळी आली की बंद नाही करायच थोडंसं शिजवून द्यायचं.
हा म्हणजे त्याला कट येऊ द्यायचा
हा कट येऊन द्यायचं छान मग काय वडा घ्यायचा पाव घ्यायचा त्याच्यावर सांबर टाकायचं.
हम्म.
कांदा लिंबू
ते वरन टाकायचं
ते वरून टाकायचं खाताना शेव बारीक.
हां
पाहिजे असेल तर आपल्याला ऑप्शनल आहे ते
हा मग कशी टेस्ट होतीया छान होतीया काय?
छान होतय करून बघ होय.
हम्म बघूया ग्या करून बघतो.
हम्म
मग तेवढंच की अजून त्याच्याबरोबर आणि काय करताय भात आमटी तेन
नाही तेवढ्यावर सगळ्यांना बास होतंय.
हा आमच्यात काही पण गेलं तरी भात आमटी जरा करायलाच लागतय.
हम्म आमच्यात नसते नसलं तरी चालते भाताचा काही प्रश्न नाही.
हा ते भात खाल्ल्याशिवाय तर पोट भरल्या आहे असं वाटत नाही मला तरी.
होय.
हम्म.
हम्म हम्म हम्म.
मग काय करायला आहे आवरली का नाही काम.
चालू आहेत बघ.
हा.
हम्म.
स्वयंपाकाला लवकर घालालाय की.
होय लवकरच घालतोय थोडं इकडं तिकडं करच घे
हा.
हम्म, मग ते हे होतय ना टाइम जातोय भरपूर.
हा हा.
हम्म हम्म नाही एकदमच सात वाजता घातलं की नऊच वाजतात सगळं व्हायला.
होय मग सगळ्यालाच लेट होतंय.
हा मग जेवायला पण लेट होते मग ह्यानी वरडत्यात. ऑफिस वरून आल्या आल्या बुक लागलेली असते ना लगेच जेवायला बस्त्यात, स्वयंपाक झालं नसले की मग चिडत्यात.
हा.
लवकर करायलाेत नाही का त्यापेक्षा लवकर करून बसलेलो बरं आहे. आलगी वाढायला येते ना लगेच.
होय आल्याला भूक लागल्यावर जेवण नाही मिळालं की मग जरा चिडचिड होत्या.
हा असं होते.
हम्म.
म काय असतंय घरीच त्यामुळं लवकर जरा स्वयंपाकाला घालायचं.
होय लव
हा एक एक करेपर्यंत आठ वाजतेतच आठ साडेआठ.
हा.
लगेच जेवाला बसायला येते ते जे लवकर जेवलेल जरा चांगलं असते नये.
वय आणि जेवण लगेच झोपून पण नाही चालत. थोडा वेळ म्हणजे जेवायच्या आदी काही त झोपायच्या आदी काही तर मधी म्हणजे स्पेस ठेवायला लागतय जेवणाच्या आणि झोपेच्या मधी.
हा नाही तर म एसिडिटी होत्या.
होत्या पोट बिघडतय.
हम्म.
म काय करताय आणि?
काय नाही जर कपडे घडी घातली आहे ज झाडू मारायचं होता.
होय आमचा पण कपडे घडी घालून झाडू मारायचं असो.
हम्म हम्म.
चहा केला या प्यायला.
केलीस
केलो.
हम्म हम्म.
तुम्ही चहा पिलानी म्हंटल्यावर मला चहा पिऊ वाटला ना म्हणून केला ना.
आता माझं पण तसच झालं बघ तू चहा पिव का म्हणलेस आणि मला आता चहा पिऊ वाटायला.
म्हणच म्हणलंय आम्ही केलायच आता.
हम्म हम्म आता आमचे पप्पा मनूला सोडायला येतात तेव्हा करणार मी.
हम्म चालतय.
हम्म हम्म शाळेला
अजूनही आयला नाही शाळेत ना?
नाय साडेपाच ला सुटते शाळा.
हा हा वाजले साडे पाच.
म श्रीजा काय करायला? मी नाही करत मम्मी करत्या आल्यावर.
हा हा.
मी कधी तर करतोय स्वयंपाक माझा मुड झाला की. माझा मूड झाला की करतोय नाही तर नाही करत.
हा.
मग चपाती भात चपाती वगेरे असं काहीतरी करतोय. बाकी सगळं भाजी आमटी सगळं मम्मी करत्या.
होय.
हम्म. आज शुक्रवार येत्या की.
नाही नाही करायचं करून करून म्हणजे हात तात बसते.
हा करायचं वेळ मिळेल जसं आता.
हां.
हम्म चाल
चालतय ठेऊ का मग?
हा हा जालते.